हो
पेते
हांतायालागली कायक
अ तेच म्हणलं ग अंडी उकडून ठेवल्यावर मीना म्हणत होते मी आणू नकोसा एक राह देे सकाळी खायला येतील म्हणले मग आता बघतो ना ते यांना एखा्या अ देतो तसच खायला मोर आहे नाहीन सांगितलं अर्ध किलो तेवढं फाय करतो की कांदा टोमॅटो घालून एवढंच आत्तापुरं
किपय करायचं मग
नको बाई आता फत ग्रेव्हीच करतो की कांदा धऊन टोमॅटोधुऊ टाको अद्रक लसूण पेस्ट चटन गरम मसाला टाकून तेवढंच हे करतो फा फ्रायमध्ये आणि हे करते काय बर दोन अंडी हम्म दोन अंडी अंडी आता कुणाची गाडी आली मला काय कळ ना तीनच्या आहे का कुणाच्या आहे दोन अंडी असणे त्याच्यातच काय करतो जरा मसाला घालतो नाही सुक्या अंडी आता पोळी करत नाही तीन अंडी उकड टाकल होतो ग मग दोन अंड्याची भाजी करतो तेवढीच सुकीवाली दोन भाकरी करतो आणि पटकन जाऊन देन नऊला जेवत्या म्हण ग आजी आता हा एवढ
आठ वाजले सोड दोन भाकरी करायला किती वेळे
किती वेळ लागतेरी सुक्या भाजी आणि करायचीय की अजून मसाला करायचा आहे तिला तसच बिना मसाले चिकन शिक करू
हो मी पण आता जर रामदेव कडत टाकतो
कांदा टोमॅटो असतं तर एकच कांदा कांद्याच बोत मार्च महिन्यात आणलं चटसाठीठी ते आत्ता संपलं एक कांदा राहिला त्यातला कांदा आणि टमॅटो असध नुसत ग्रेव भजावय भाजला अस चटाचटा आणि तेला तळून हे केलं असतं गं ग्रेव्ही करून अंडी सुकी करून दिली असती
हम्म मग त्याच्या तर मला पण काय समजा ना मी पण बाजार केला नाही गुरुवारचा बाजार तिकड आलो लग्नाला त्याच्यानंतर नाही मग रविवारी रविवारचा बाजार केला तगल रव ब काय म्हण
घरात भाजीपाला नसून चालते का म्हणात आता उद्यापासून नवीन परगे यायचे म्हणले घरात मग यासनी म्हटलं काहीतरी येताना भाजी कांदा टमॅटो बटाटा काहीतरी घेऊन या म्हटलं मगद्याच्याला करतो किंवा मग नवीजे तांू तस घाऊ तस चांगल्या गावा अजून ट तस म्हणजे करायच आहे ते अजून बारा तेरा किलो आहे मिक्स केलेला आहे चांगलं गहती जवळजवळ दोन तीन म्हणजे सात एकस वीस किलो हवा ह हम्म
या गर रविवारी आता करायचं म्हटल होतो पण मग आई गुरुवारी बााजारला जाऊ आले आणि शुक्रवारी त्यांनी गावाला गेलं सकाळी मस्त
बावीस तारखेला उरसा आहे आता कोण जाते काय की शिव्याचा बडी माराज आहे मग मी हनी म्हणाला कसं आपण काय जाय नको दोघासच पाठवूया जाऊन देवास पाया पडस मी आता जायचच नाही म्हणज आपणच मग जायचं आहे नाही.
ला दिदीला मग अ रजेला फोन केल तो का परवा दिशी मग तिला सांगितलं पा म्हटलं असं असं पर याच्या गोंधळाचं बघणार आहे कस कस करस म्हणायला अगच्या आम्ही परवास केला म्ह मनाला ह
हम् हम् हम् महिना दोन महिने आता जायला पाहिजे. जरा नवीन नवीन आहे त्या व का लगेच बोलून चाल नाही. बोलून एकदा बघतो मी काय कर लगेच एक महिना जाऊ दर का सगळी तयारी त्यांचं त्यांनीच म्हणून सांगायच आणि माझ मी थोडार तिला आ ह हातभार लावतो वैभवला काय सगळं तेजतज करणार आहे म्हण सांगायचं
ून बघायचं कलं तू असं बतीस का
नाही सगं तसं तर ते करायचं तसच कराय लागणारच आहे. की लगेच मग आपल्या लगेच बोलली असं वाय नको झालं नाही तर लगेच
बर आपण अगं महिना दोन महिने जाय नसो पावसाळा संपाय पाहिजे एवढा हम्म दिवाळीकडे मग तेच मी नसतं काय बोलून बघितलं मी तिला नुसतं कानावर घातलं म्हणजे कसं बापांची जरा आता बे बरी नसते आ म्हणा नघ बघते हा तरो का कराय पाहिजे दुसरं कोण करा येणार नाही.
आणि दुसरा कोण चुलता ह करायला म्हातारीने एवढं कराय पाहिजे होत बघ त्याच्या नावावरती तिच्या लगेच त्याला कराला नको पाहिजे. होतं ग आज ना उद्या तिथे तिला सांभाळा
मला लय उजी दिदी लय बडबड आलती त्यानी काय माणस चांगले नाही त्यांच्याबरोबर संपर्क ठेवू नको म्हणायला लागली दीदी बरोबर बोलत नाहीत आई बाबांच्या बरोबर त्यांनी आत्ती आणि आई ते पूजा दिदी आई बाबांच्या बोलत नाही. म्हातारी त मग ती म्हणाय लागली मी म्हण म्ह ददी म्हटलं आता चुलता कोण म्हटलं तुमच्याशिवाय कोण आहे का म्हटलं त्याला तिला जरा गोड बोलाय नको तुम्हीच म्हटलं आधी आल्या दिवशी जीवन जरा करू ला पाजे असं म्हट चुलता म्हटलं तर बकरावीकर त्याने काय म्हटलं त्याना काय पुढऊन जरा आणतील म्हटलं खरं सगळं तिथं काय काय करायचं भाज्यार ते आम्हाला काय माहिती आहे. काय मोठ माणूस म्हटल कोण आहे मोठ माणूस कोण आहे. म्हणल करायला त हम तर मी म्हणाला आम्ही आहे की म्हणा लागली नाही का म्हणतेच म्हणा लागली मी येतो की म्हणा लागली आधी मी येतो पप्पा येतात म्हणाले घेऊन येतो म्हणाली पप्पा अस नाही मी म्हंटलं आई बाबा आणि तू म्हटलं अगोदरी याय पाहिजेच म्हटलं कारण चुलत्या नचते म्हट गोंधळ मागायचा असतोय
व्हयचं की
मग म्हटलं आई, बाबा तुम्ही या, म दिदीला विचारलं तरी किती खर्च आला? हा तर म्हणाला लागली आम्ही सचाचा केलता लय काय मोठ्याना आम्ही करा नवता म्हणाली घरातल्या घरात का पण घर बारका असल्यामुळे आम्ही तेवढच घरातल्या घरात दारात मांडव आणून केलता म्हणा तरीब शंभर भर माणस धरलास तर, एक पन्नास साठ हजार खर्च येतोय म्हणाली तुमी लग्नात ला सांगाय नाहीसा म्हटल्यावर आ लोक जर सांगितलासा तेनी येताना प्रेझेंट घेऊन आली तर त्यासणी आहेर करा लागताय म्हणाली शंभर दीडशे
एवढं मोठ्यान करायचंच नाही पियू आपल्या घरची कोण आहे तुमच्या घरची रुया च्या घरची सुकामासच्या घरची कशाला लांबड त्यांच सांगत ते झालं सोड पन्नास साठ हजार रुपये तिला खर्चला आपला काय तेवढे पेलणार नाही
ह त तस सांगाल ते आम्ही शंभर दीडश माणसांचा केलता म्हणालाी आणि पन्नास साठ हजार रुपयाे पर्यंत खर्च आला म्हणा लागली आणि तसं म्हणाय लागले जर तुम्ही कसं कसं करणारयचा बघा मी म्हटलं काय आमच्या घरातली म मामात ममा त्यांच्या घरातली
ऊशीचा फोन या लालाय बाई मला आता
येऊन ते आता पाच मिनिट उचलू नको पाचच मिनिट शिल्लक आहेत मग तिला काय म्हटलं मी आम्ही काय एवढं मोठ्यान करणार नाही म्हटलं घरात तल्या घरात करणार आहे. आणि तुमचे तुमच्या इकडचे म्हटलं किती जण तर मी माझा नवरा हील म्हणाला आणि आई बाबा आलं तर मग त्याने चौघ जण त्यानी चौघं झालं तर मग, अ रो मामांच्यातली घरातली, आमच्या घरातली राम मामा आणि आणि तिथं कोण आई, बाप-बापू माई
हम्म
एवढीच की आणि मग सुका माहिच्यासनी सांगायच पाहिजे.
हम्म
आणि आलका मा मी त्याचनी सांगायच पाहिजे त्यानी म्हणणार नाही सांगितलं नाही म्हणून
होय तझ आणि फोण यालालय बाई काय झडतीला करायचं ग बाई पणवा आता भैयाला फोन करणार बघ तूच आता हम्म मी काय उचलत नाही मला सांगितले मला ताकी द दिले त्यांनी, त्यांचा कोणाचा बी फोन आला तर तू फोन उचलायच नाही हो उचलायचं नाही म्हणून सांगितले आता या लागल्या त्यांनी या लागल्यात आता आलं क त्यांच त्यांनीच फोन उचलतत मी फोनच उचलणार नाही त्यांच आलं की तिला काय बोलायचं ते बोलू देत हम होय, मगशी मी तुझा फोन आलता म्हणून सांगितलं कि कार्य ऍप बद्दल पण सांगितलं मग त्यांनीच म्हणाल मला लय हे करायला लागत नाही आणि लावून ठेवलीस तरी बी चालते मी म्हणले नाही म्हटलं तुमचं झाले की सांगा माझ मी बोलतो तर तुझा फोन लागना मगशी फोन करालतो परशी पु सायच्या आधी जाऊन बसावा म्हणात पाठी मग मग मी झोपलो जरा आडवी पडलो म्ह ताना म्हटली दार वडून घे बाई मा ग चालय मी गेल त्याने दुकानात आणि माझ्याबरोबर तेनी आहेत बाई म्हणून तर मला जीव आधार आहे ब तुला काय सांगू मी नाही तर कोण नाही बाई माझं या घरात माहिती आहे काय नवरा धडाय म्हणून म सगळी कडनं धड आहे बघ नाहीत ही लोक मला बघणारली बी नाही आणि काहीच नाही सोन्याची मम्मी आलती दुपारी ते सांगालती आता भै्याचा फोन याला लागलाय बाई मला आता तेना तिकड फोन करून सांगितलंत वाटतं बघ आता भैया फोन कराय लागलाय मला
मग काय करतीस ग अता किती मिनिट राहिल्यात आठ मिनिटं झाल्यात हा
भैया फोन कराय लागलाय आता भैय्याचा फोन यायला लागलाय ब मला आता ते दंगाच करतय मगाशी मला दुपारी म्हणतय तसलं काय लावून घेऊ नकोस तू त्यांचं त्यांनी करू द्यात तू काय बोलू नकोस तू काय तसलं काय ॲप बीप काय घेऊ नकोस म्हणालत मला ह्यो नाऱ्या बोलतोय आधीच असल काहीतरी मला भीती वाटत्या आम्हाला आधीच आमची टायमिंग नाही चांगली म्हणाल त मला तू काय तसलं काय करू नकोस म्हणालता
खराय ना मी दीपाला तेवढं सांगितलोय
आत्ता दीपाला फोन केलतो मी आता दीपाला फोन केलतो दिप पा म्हणली आज दिदींचा फोनच मला आला नाही आता कर त रिकामीच हाय आता तिज्यासंग मस्त बोललो पंधरा मिंट मी तर एकटीच आहे जेवण बी आज काय करायचं नाही काही नाही नवरा बाहेर - जेवाय पार्टीला गेलाय आणि एकटीच आहे घरात आणि सांगितलं - म्हणली मला इशू हाय म्हणली जरा म्हणल जरा बाहेर जा ग म्हणल झाल आता तीज चार कॉल तर त मम्मी आणि आज तिला कंप्लिट करायचं होतं आणि काय करतील ओ ताई मला फोनच केला नाही तर म्हटलं पोल्ट्रीकडे गेल्या म्हटलं काय करत्या काय की मला आलय बाई टेन्शन म्हटलं म अता तिला जरा फोन कर भैयाचा फोन आणि याय लागलाय बघ काय बग काय झाले काय माहिती मला टेन्शन बघ हम् तेच म्हणलं जरा होऊ दे आता एवढा एक एक मिनिट होऊ दे एक मिन- होऊ देत मग त्याला करतो आणि म्हणणार कुणासंग एवढी लांबड तेला माहितीये दुपारी जेव्हा बसलेल त्यावेळेला तुझा त्याला ॲप घे म्हणालतो मी तर ह्यो काय नको नको म्हणला म अता तेच बोमलत असणार माझ्या नावानं ठोठो ठोठो तिनं तिकड फोन करून सांगितली असणार हाय फोन कर काय माहितीे नाय असू दे की की त्याचं काय टेन्शन आहे तवा तुझ आणि तिसऱ्यांदा फोन याला लागलाय मला काय कर तू आता दीपाला फोन लाव किती राहिल्यात बघून श्यानी होय तेच की नाही करतो घे मी त्याला सांगतो समजावून सोड
झालं आता थोडं मग तुझं आवरल क नाही जेवूण झाली तरी पण तर मला फोन के लीस तर चालतय झोपताना आता दिदीला मी मगाशी फोन केलतो दिदी म्हणा लागली बाराच्या आत चालतेय म्हटली
मग झालं सोडबाई मग कधी बी करून चालतय घे टेन्शन नाही मग काय जेवण झाल्यावर सगळी घरात असल्यानंतर जरी बोलत बसलो ना तरी टेन्शन नाही मला काय मग सगळी घरात असल्यावर बोलत बसलो तरी टेन्शन नाही म्हटलं ग मला
मग तेच की नंतर काय करतो तू जेवण बेवण आवरलीस की नाही मला फोन कर माझा आवरलाय म्हणून मी आता रात्री दिदी आणि मी दिदी तेन जेवून झाल्यावर आम्ही
तसंच करतो गे तसंच तसंच करतो गे तसंच करतो चालतय ठेवतीस काय बघ दहा मिनटं झालीत हम् बघ तिकडनं कॉल कट करून